आवाज येतोय?
हा येतोय आता येतोय आता
तुमचा लयी स्लो आवाज येतोय.
नाही मी तर पूर्ण याच्यात आहे ना रेंजमध्ये. हॅलो येतोय का आता?
हा आला.
हां. तेच मी म्हटलं का कट झालं कारण आता पावसामुळे थोडी रेंज कमी जास्त होत असते ना.
हा.
त्याच्यामुळे त्याच्यामुळे म्हटलं मी तिकडं पाऊस नाही ना आता.
नाही हो कडक होऊन पडलेय सकाळपासून म्हणजे कालचनच ऊने आहे भरपूर ऊन हाय.
हा तेच ना.
तिकड आहे का पाऊस?
नाही ना काहिच नाही आता माझ्यावर पण ते रेंज रेंजला थोडीशी प्रॉब्लेमच येतोय असं होतंय. आता क्लिअर येतोय ना आवाज?
हा येते येते आवाज येते क्लिअर फक्त असा म्हणजे नाजूक आवाज येतोय पूर्ण
अच्छा कमी कमी येतोय असं.
काय करताय मग तुम्ही?
काय नाही आता सगळं आता कायच दुपारनंतर आमच्याकडे पाण्याचं वगैरे येतं ना. त्याच्यामुळे ते एक काम असतं दुसरं काही नसतं मग. मग नंतर संध्याकाळ थोडं राऊंड वगैरे मारून यायचं नंत तर आपली पुढची कामं सगळी करायची. अच्छा तुम्ही तेे केंद्र वगैरे पण असतं का स्वामी समर्थांचं?
हा आमची ईथ आहे पण लांब आहे जरा मग आ च्या गावाला गेली की मग तिथून जरा जवळ पडत मग तिथ गेल्यानंतर जाते मी. स्वामींच्या मठात वगैरे मग इथं सातारमध्ये आम्ही राहतो ना मग तो कुठं आहे ते माहित नाही एवढं. कराडमध्ये आहे बघा भरपूर मोठं आहे आणि लयी गर्दी असत्या आरती वगैरे सगळं असते तिथे. लयी प्रसिद्ध आहे.
आपण घरीच व्यवस्थित सगळं केलं तर देवाला बरोबर प्रार्थना पोहोचत
हा ना पण घरात कस असतय कि बाबा बाळ दमवत किंवा घरातले हे कर ते कर मग आपलं दुर्लक्ष पण होत तो ना कंटिन्यू
बरंबरं बर. त्यांचं काही जास्त हे असतं का नियम वगैरे असतात ना ते?
पाळाय लागत म्हणतच मी म्हणजे ऐकलय असं की स्वामींच लयी म्हणजे पाळाय त भरपूर
हा का अच्छा हा. ते अक्कलकोटच्या इथं त्यांचं मंदिर आहे ना मेन?
हो मेन
हा हा तिथं पण भरपूर गर्दी असते ना?
कोण वगैरे माहित आहे ना तर असं म्हणजे भरपूर छान वगैरे आहे तिथं म्हंटले आणि भारी वाटत असं आपण म्हणतो बाबा काय देवळात प्रत्येक देवळ सेमच असते नाही पण मटात वगैरे गेलं ना मस्त वाटतं तिथलं वा वातावरण वगैरे खूप फ्रेश असतय.
त ऊर्जा ऊर्जा वाढलेली असते ना ईश्वर म्हणजे आता जोपतो ति तिथं जाऊन माळ माळ हे करतो परत तिथला प्रभाव असतो त्या म्हणजे जसं स्वामी समर्थांच्या इथं गेलं की त्यांचा प्रभाव तिथं असतो. त्याच्यामुळे ती आपल्याला लवकर अनुभूती येते म त्या याची.
हा नाम
असं असतं.
चांगलं असतं कुठल्याही ईश्वराचं चिंतन केलं की आपल्यांला ती अनुभूती मिळतेच
मिळते पण असं स्वामींचं कसं आता अ जास्त प्रमाणात त स्वामींचं करत्यात ना त्यामुळे सगळी स्वामींचं वगैरे लक्ष देऊन करतात कामं.
हां हां बरोबर आहे.
सगळी स्वच्छता वगैरे सगळं कसं व्यवस्थित ठेवतात.
हा हा हा. त्यांची मूर्ती वगैरे असते ना असं म्हणजे प्रत्येक साधकाकडे असं छोटी मूर्
हा म्हणजे तसं नाय काय करतात माहित आहे का काही जण अशे गावात पण करतात ना मग फोटो ठेवतात काही इकडं मूर्ती नसते मग मठातनी वगैरे मूर्तीया असत्यात फोटो असत्यात. सगळं काय असतं आणि असं नाही कि स्वामींचेच फक्त ते स स्वामी सगळ्या देवांची सेवा करून घेतात आपल्याकडनं.
हां हां बरोबर आहे.
ते दिवसभराचं ते सगळं पण इतकी माळी जप करावे लागतात तित के असं असतं ना ते काही.
नाही दिवसातून एक दोन जप जरी केलं ना म्हणजे एक दोन दा तरी तरी चालतं आणि त्यांचं बारा अध्याय असत्यात ना एक अध्याय जरी आपण दररोजचा वाचला तरी चालतं म्हणजे असंच चालतं पण आपलं जर आपल्याला करायचं असेल तर आणि जर आप पण कसं आता सारखं सारखं वशट वगैरे पण खातो काय किंचित असतंय कंटिन्यू सारखं मंग दर गुरुवारचं वगैरे जरी केलं दररोज म्हणजे दिवसभर आता दिवसा आता तुम्हाला दररोज नाही जमत आहे बाबा ह्या गुरुवारी तिन अध्याय पुढच्या गुरुवारी तीन अध्याय असं जरी केलं तरी बरं पडतं.
अच्छा अच्छा हो काय.
कसं जास्त करून वशटच असतं ना आमच्याकडं तर असतय आणि घरात आपण नाही म्हटलं तरी घरातले खातात ना.
आणि खाल्लं नाहीतरी ते डॉक टर सांगतात तुमची तब्येत खराब होयले तर तुम्ही हे खा बं असं. म्हणजे तेच सांगतात कि बा खात जा असं म्हणजे शरीराला चांगलं असतं ब असं.
प्यो हे अ खाणं गरजेचंच आहे आता तर.
हा ते तर आहे म्हणजे इतर याच्यातनं नाही मिळत निदान त्याच्यातनं व्हिटामिन्स वगैर काय ते न्यूट्रिशन मिळ त ब असं असं असतं. बाकी ते सकाळ दुपार संध्याकाळची पण आरती करतात का म?
हो करतात सकाळची एक असते, दुपारची एक असते, संध्याकाळची असते पण न लिम बायकांना वगैरे कसं सकाळ दुपारच्या जाय येत नाही ना मग चारची एक आरती अस चे त्याला जास्त करून लेडीज जातात ते बरी पडते ना त्यांना सगळं म्हणजे संध्याळी स्वंयपाक वगैरे पण करायचा असतो त्या टायमिंगमध्ये घरी यायला आणि आता बघितलं आणि त्याच्यावर पिक्चर सुद्धा निघालाय.
हा ते बघितला का छान होता. आम्ही बघितला हम्म. तो पहिला अजून छान होता ब. पहिला अजून छान होता हा पण चांगला आहे पण थोडसा
सुरुवातीला म्हणजे हो पिक्चर काढलाय ना सुरुवातीला असं समजलं नाही नक्की काय विषय जेव्हा एंड आला ना, तेव्हा समजलं की पिक्चर कशावर होता.
हा
तवर नाही समजलं काय ना की पिक्चर मध्ये चाललंय काय तेच कळत नव्हतं टॉपिकच कोणता कळत नव्हता
पण ते ॲक्टिंग वगैरे छान केली त्याच्या होत्या त्या काही नाव पण नाही मला माहित त्यांनी कटिंग छान केली होती म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्याच्या वेळेस दुसऱ्या
पाहिजे होती वेगळीच त्यांना स्टार्टिंग दाकावली मण त्याम समजूनच आला नाही न की
पन त्या हा ना हा पिक्चर थोडासा सामान्यांना जवळचा होता बाबा दुसरा जो काढला ना जे सामान्य लोक आहे त्यांच्या अगदी जवळचा होता बॉस माहित नाही किती गर्दी काय केली ती लोकांनी असंतं
हो स्वामींग त्या असल्यामुळे भरपुर गर्दी झाली नाही तर पीक्चरच म्हणजे एन्ड शिवाय समजतच नव्हत.
बरोबर आहे बरोबर आहे स्वामींचं नाव ऐकूनच लोक गेले
गेले बघायला हा सुरुवातीला आधी गर्दीे नव्हते एक आठवडाभर गर्दी नव्हती काहीच थिएटरला वगैरे बघितलं ना आणि परत जसं स्वामी हे स्वामी पिक्चरात स्वामींचा पिक्चर आहे मग तसे सगळे पयला लागले नाही ते नुसता देऊळ बंद, नक्की विषय च काय कळत न्हवता पिकच्चर कसय तोच करत नव्हता
बरोबर आहे लोक कुठल्या ना कुठल्या मार्गे भक्ती करतात भक्ती करतात ते महत्त्वाचं.
हा ना
म्हणजे कसं भक्ती केली तर मनुष्य स्वतःला स्वतःच्या अंतरात मला जा जागा राहतो असं म्हणजे येथे चुका नाही करत मग कुठलीच गोष्ट तस म्हणजे त्याला कुठ तरी भीती असते की अरे आपण चुकीचं वागल की मग आपल्याला देव बघतोय बा अशा तऱ्हेने ती भक्ती असे
की तुम्ही फक्त माझी भक्तीच करू नका तर ते तुम्ही घडवा तुम्ही तुमचं वागणं तुमचं बोलणं हे तुम्ही सगळं तुमच्या स्व त्यात बदल करा देव काही पाठीशी उभा आहेच पण त्यात तुम्ही पण सहभागी झालं पाहिजे ना तुम्ही प्रयत्न केला तर देव हा स्वतः मधे बदल घडवलं, मग त्या पिक्चरात तस दाखवलं सेम ना की
हम्म हम्म हा तुम्ही ते म्हणतात- ना मी काय ते
नाही.
हा तेच ना स्वतःही काहीतरी करायचं नाहीच आहे बत माझ्या पाठीशी देव आणि तू काहीच प्रयत्न करणार नाही तर मग काय उपयोग आहे ना त्याचा
हा ना
अस चांगलं काहीतरी समाजाला प्रबोधन करणार त्याच्यामध्ये दिलेलं.
हा आता कसे म्हणजे आत्ताची लोक कशी जास्त करून हा देव आहे देव आहे देवावर श्रद्धा देवाची आरती करा चोवीस तास ते भजन कीर्तन करा देव आहे आपल्या पाठीशी असं नसत ना आपण चोवीस तास देवाची शेवाच करत बसलोत रा हा आणि चोवीस तास देवाची सेवाच करत बसलो तरो आपण खाणार काय
तेच ना
देव काय आपल्याला कमवून देणार नाही ना सगळं.
हा देव कमवून देणार नाही.
असं त्या पिक्चरात सांगितलंय सगळं.
हा बराबर आहे.
आणि आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे स्वतः. आपण काय म्हणतो हा बाबा देव बघतोय वरून सगळं कराल व्यवस्थित सगळं ह्या आशेवर आप पण आज पर्यंत म्हणजे असं स्टॉप होतो पण आता तो पिक्चर आल्यापासून सगळं चेंज झालंय. हाय ना हळळ
बरं या सगळ्यांना समजतंय ब असं की नाही काय ब हा बरोबर देव तर प्रत्यक्ष कोणाला सांगू शकत नाही निदांत ह्या पिक्चरच्या निमित्ताने लोकांना ती जातो ब संदेश की नाही असंस
हा म्हणजे ज जेवढं आपल्याला घेत ताईल ना तेवढं घेता आपण येतं आपल्याला त्यातून म्हणजे वाईट पण असतंय तेवढं चांगलं पण असतंय.
हो चांगला जे आपल्याला काय वेचायचे ते बघायचं ना समाजात तसं चांगलं वाईट असतंच पण आपल्याला काय वेचायचंय ते बघाय
ते आपल्यावरस आहे आपण म्हणजे एक चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं ते आप
हां हा तेच ना.
पुढच्याच जुनसचं दाखवण्याचं कामं असतय. त्यातून नॉलेज घेण आपलं काम आता जरी शिक्षक शिक्षक जरी शिकवायला लागले तरी त्यातून आपण नॉलेज घेतो ना सर शीक वयचं काम करत्यात फक् ते तसच
हा आपल्याला कित पत ते आपल्या बुद्धीनुसार आपण
हम्म भरपूर आता तर किती बघितलं ना स्वामींचे उपवास त्यांचे अध्याय परत त्यांचे सेवाय किती करायला लागल्यात लोकं.
हो बरोबर आहे.
पुर प्रमाणात चाललय.
तिथ निदान मनाची स्थिती तरी बदलते बद
हा असं तुम्हाला माहित आहे आरतीला वगैरे गेला असाल तुम्ही किती असं भारी वाटतं ना आरतीच न वगैरे आल्यानंतर असं हल मन हलकं वाटतं सु पूर्णपणे टेन्शन वगैरे गेल्यागत मस्त वाटतं.
तेच त प्रसन्न वाटतं बस.
आणि तिथं आतमध्ये गेल्यानंतर ते असं टाइमिंग निघून गेलेलं समजत नाही मठात आपण जो तो ना त्यावेळेस तिथल किती वेळ झालाय काय काही समजत नाही आपण त्याच धुंदीत असतो.
बरोबर आहे. तेच काहीतरी करत राहायचं ब ईश्वराचं बन प्रसन्न राहतं आपलं. असं असतं ते मला आता पुढे पण मीटिंग होत तिनं दुसरी म्हणून म्हटलं की ब काय कर येदा ताईंना क पराच वेळ झाला तुम्ही केला नव्हता ना म्हणून म्हटलं कॉल करून मेसेज करून बघू ब असं. चालेल जेव्हा केव्हाही तुम्हाला लागेल तर मला कळवत जा असं हम्म.
हा हा चालेल.
चालेल ताई धन्यवाद.